केला का व सविताताईन फोन? नाही नाही बंद करते हा पनीर करती पनीर
आता
हुं दूध उरेल होत मग त्याच करते म्हणजे म्हणून भाजी होईल त्याची
ठीक आहे
नाही नाही पनीर करून ठेवते म्हणजे मग भाजी करते
हुं
तुम्ही काय करते
होर
पोर आहे ना बाहेर बस बसली
दोघं वाकू वाकू पाहतात व्हिओॉल
हा अ इला आभे सला आभे सला
असशी पुरे
तुम फोन केला तर का सविताला
हा म्हटले ह ह लिंक व जा त्याच्यान नाहीच फोन नाही नाही आला मला म्हण घरी जाऊन मी फोन करतो तुला तु म मेसेज टाकून दिला का नंबर टाकून दिला आणि नाव टाकून दिलं घे टाकवून आता काय माहिती
ते अंगणवाडीत जाते ना का वेळ नाही भेटत तिला
हा ते म्हणता चालू झाला का म्हटलं हा परत चालू झाले
म्हने किती
ते काय झालं ते मागचे कॉलचे पैसे नाही आले ना त्याच्यामुळे मग असं झालं ते की बा पैसे आले, नाही आले, नाही आले.
हा मग तेच झालं म्हण ते विचारत होत्या ते म्हटलं आता ते म्हंटलं म्हण अ ग तेव्हा मी घरी गेली का फोन करते मग मला सांग म्हट ब घर अस पाणी पिणे कोणी
वणी घेऊन तिची काम पडेल असशेील तिचं
हम्म त्यांचा सासूबाईचं ऑपरेशन गईल
कसलं
ह बसपरेशन ते म चन बयता
हम्म हम् हम
म्हटलं मग का त्यांना
तुझा आवाज कट होतोय तू रेंज मध्ये नाही वाटत
रेंज मध्येच ना येतय गावात
अ हा आता येतो
दोन मिनटं झालीत तसे अय खाली पडायचेय का काय ते
पहिलाच कॉल लावला का
हा तुम्हालाच लावला पाहिलं ग
ह का
पहिलेच तुम्हाला लावला आता असच म्हटलं आता भाडे झाले म्हटले घम पाऊ म्हटले झालं तर झालं नाही तर नाही प ते झालं प मग कॉल करू सरव अस त्याने सांगलं का
हा करणार आहे तेे आपण पण अजून काही केलं की नाही केलं त्या नाही माहिती म
हम् हम् हम
आता मी ना माझ पोराच्या याच्यावरस बी टाकलंय आता माझ पोराचे याच्यावर सोमवारी टाकशील
ह
म नवऱ्याच्या राहिले कि ती हम्म एक एकवीस एकवीस टाास त्यांचे राहिलेले आहेत त्याच्या पप्पाचे
बापरे एवढं कोणाला लावले तु
एकवीस राहिलेय त्यांचे अजून
हा पण मग सा किती नऊ हो झाले ना
हा नऊच चाले
हो निशेवायचा काही फोन नाही आला मला का काय
बघितलंच ना अशिल तिने
बघितले
बघितलं का
हा तू एक कावर टाकलं कशात टाकलं काय काहीच नाही
हम तला जोपर्यंत म समजणार नाही तोपर्यंत ती तिच्या पूर्ण करून की तुला लटकून दिन ते
हा ते तरयच त्या मुच ताईना सांगितलं का?
नाही त्यांना नाही सांगितलं अजून ते मनीष आताही कॉन्टॅक्ट मध्येच नाहीये.
नाही.
भारतीला सांगितलं मी पण भारती लग्ते.
मग कसं ते एवढं न के एवढा चालू असेत मग एवढा न केलं तरऊ
भारतीय लग्नात आहे. ते नवर्याजच्या डाउनलड करून घ्यायच नाही आपण त्यांच्याशी बोलून घ्यायचं.
हा मण वर ज काम
पोरांला देऊन द्यायचं इकडनं बोला तसे येतील म्हणा काय कामने
काही काम नाही म्हणजे काही करायचं नाही. अय आकडून उरून सुद्धा पैसे करत झाले काचे काय? आता बँकेत विचारलं तर दोन तो बारा सतरा अे कटू राहिली.
बारा सतरा
मासक अठरा अशछट उरा आहेे.
नाही असं तर नाही झाले पाहिजे.
तो म्हणतो होत मी कर्ज गेले असेल त्याच्यामुळे कठ होते नाही नाही माझं. प्रवेेश डेपस चाली.
कर्ज बी गेलं असल तर असं थोडी कट होतात हम्म.
हा पण मग एच डीएफ सीचा काय संबंध आहे याच्याशी बँकेशी
त्याच म्हणते त्या थोडी काही संबंध येतो.
तण तुम्हाला नवीनच सळे आले पण
सगळां स्टाफ नवीन चालाय त
हा आपकण ओपनिंग करायला फक्त एकच सर आहे ना ते
हम. मी तर गेली त्या दिवशी तरी तिची इथ इतकी गर्दी होती की त्यांचे तोंड सुद्धा दिसत नव्हते.
तेच मी असं काही लवकर त्यासाठी लवकर गेले मी मग बाकीचं काम सग तस टाकलं. अर्धा दोनलं अर्ध दोन तसंच ठेवलं हो ते परत पोरं आले शायेत पोरांचे धुऊन टाकले कपडे आता मग आता सगळं धडून धुडून सगळं काढून
का बरा पोर आणला काय उद्या सुट्टी राहते का?
हम् त्यांना दुसरा रातन पीठ र
आमच्या इथे तो योगाडे आहे रविवारी बोलवेले पोरमला शाळेत को म्हण आम्ही म्हटल आम्ही येणार नाही तर ते म्हणतात की तुम्हाला मग तो दहावीवाला म्हणते मला त्या म्हणतात की दहावीचे मार्क देणार नाही ला ना म्हणतो दोन हजार रुपये दंड सांगितला.
बही हा.
हम्म.
आवागद न बाय आगून काय योग
योगाडी
म्हटलं आता उद्या धुवायचं उद्या धुणं जास्त होईल. आलेेत मग द टाकवत माज दु
हा हा.
कोण स्पोून आड.
कोणी आला मेसेज वाजणार जय श्रीराम
शला
हा.
बरी पुुठे तिच्यावर लक्ष ठेवा ना. आं.
माझा मोठवाला गेला शाळे क्लासला तुला झाला फोन फोन कटकर् शंत मंग उचल हा बी कट होऊन जाई ना उचलशिनत. नवऱ्याचं आहे का तूझ्या?
नाही नाही नवऱ्याचा असता तर उचलला हा मदर इंडिया मी आले लग्नावरून. लग्नाला जायेल होती ना.
हम् आठ मिनिटं झाले कारण दोनच मिनिटं राहिल्यात म्हणून म्हटलं कि तो कट होऊन जाईल मग उचलला तुन.
हा हा काय म्हणत होती पोराला शाळेत
मोठावाला क्लासला गेलाय मोठावाला येई ना आता आठ वाजता.
आठ वाजता.
हा.
मस्त आहे मग.
म लहानावाला फिरतोय बाहेर सायकलवर.
अरे देवा.
आता काय जोपर्यंत आहे तो पुढं
तिथं दहावीला.
बा वीस हजार सांगतोय तो.
वीस हजार?
हम्म
आता आमची काय माहिती इथं किती आहे अन् किती नाही आता.
हम्म.
हा असंच फोन करायला लागेल. पाच .
हा ना रागाने पाहती ती हीन अभ्यास केला नाही ना म्हणून ती रागाने पाहते तिच्याकडं.
बरंय . तेच .
म. ती तुझी मम्मीन अभ्यास केला नाही ना म्हणून ती तूझ्या मम्मीकड रागानी पाहतीये.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
तुझी मम्मी अभ्यासच नाही करत ना. हम्म.
आ?
किती अभ्यास केला तिने मी आल्यावर सांग बर? मी आल्यानंतर किती अभ्यास केला तिनी?
काहीच केला नाही म्हणा. काहीच केला नाही. फक्त आमचच घेऊन बसेल होती. ऐकलं का? फोन घेऊन बसेल होती फक्त.
हा का? म्हणून ती रागाने पाहतीये पहाय तुझ्या मम्मीकडं.
ती म्हणती अ निसती फोन पहाती. तिच्या बाईला म्हणती निसती फोन पहाती. अगं तू गेली का मळ्यात ती निसती फोन पहाती.
बाई ग काम कोण करत ही करती का?
हा काम ही करती? तिच्या आत्याला म्हणती मला जेवायला नाही घातलं. ठेव, ठेव, ठेव.